हॅलो ब्रेकवालाय तुझा हा बोलातता क्लिअर आला हा आवाज येतोय मला तुझा तुझा माझा येतोय आवाज तुला हॅलो वॉइस क्लिअर आहे माझी
हॅलो
हा बोल हॅलो आवाज येतोय मला हॅलो हा बोल कि हा बोल ग
हेलो
ह आवाज येतोय मला बोल की हॅलो
बोल ट्रिप काढलेली आणि खूप एन्जॉय केलाय त्या बदल तुला शर्ट द्यायचय कुठाय बरीस तुला किती तू कि तुला किती कॉल केलेय मी जेवढी एन्जॉय मी बिल गेली ना तू कधी त्यास शेअर करू असं वाटत होत तू गेस कर काय मी कुठल्या प्लेसला गेलो मी तुला सांगतो
हा बरं सांग
तू केली तला खूप म्हणजे खूप आणि तू लै बिझी होतीस म राहूदे म्हटलं आपण तर हित काढूया रे आणि एवढा छान ठिकाणी ट्रिप काढलेली तु तर हसलेही छान
कुठं
मी पण कराय सकाळ सकाळी दरी किनारी तू गेस कर ना आम्ही तुला पहिला सगळं सांगतो की किती आम्ही एन्जॉय ह
हा
आणि तू विचार पण केल्या नसशील अशा छान ठिकाणी त्या दरी किनारीे असं ते धुके पडतात माहितीय काय? सकाळ सकाळी पहाटे
बरं. व्वाव किती मस्त- ढग खाली ते आलेल असतयं. तेच ना?
हा. राईट राईट राईट. त्या अशा ठिकाणी- आम्ही
हं.
म्हणजे, अ -तुला सांगतोय बघ- प पहिल्या- आम्ही सकाळी ट्रिप काढ- एकदा मुली मुलींची ट्रिप होती अ आम्- च्या बाबांनी मला हेल्प केलेली. आणि बाब- बाबा बोललेले की, तुम्ही सगळे- फ्रेंड्स मिळून जावा. म्हणजे, मला असं फिरायला जायचं होतं कारण पप्पा बघत होते रोज- कॉलेज वगैरे करून मी दमणार. मी पप्पाना मी सारखं बोलणार की, चला ना बाहेर- फिराया जाऊया. चला, मग बाबा बोलणार की नको, मला काम आहेत नको. मला काम आहेत, मग बाकी फ्रेंड्स तयार कर- मी तुला ट्रॅव्हल्स करून देते. देतो. मग, ठीक आहे म्हटलो, फ्रेंडस वगैरे तयार झाले आणि त्यामध्ये तुला देखील कॉल- खरच ग, पण तू काय रिसिव्हच केला नाहीस कॉल, तू बिझी होतीस आय थिंक.
हा.
आणि मग झालं ठरलं आम्ही सकाळ सकाळी म्हणजे खूप सकाळी पण नाही म्हणजे- सात, साडेसात या दरम्यान आम्ही- म्हणजे सहाला उठलेलो. पण सात साडेसात दरम्यान आम्ही- सगळं आवरलं आमच. खायचं म्हणजे आदल्या दोन दिवशी आईनें खाऊ व- वगैरे बनवून दिलता, शेंगदाण्याची पोळी-
म्हणजे निसर्गा मध्ये गेलेलात? किती मस्त, किती छान आणि ट्रेकिंग पण केला.
हो खूप आणि तुला पटणार नाही मी ट्रॅकिंग मध्ये ना मॅगी देखील शिजवून खाल्ली. वरून पाऊस पडत होता थोडा बारीक होता सोड, पण आम्ही एका ठिकाणी असं झाल, काय बोललीस तुझा आवाज ब्रेक झाला. नाही टेंट करण्यासाठी ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हत की त्या ठिकाणी पाऊस आहे कारण आम्ही थोडं वेदर चेक केलेलं नव्हतं पण आम्ही झाड आली आम्हाला मोठ मोठ झाड मीळालेलं. जीथे करून सहा स त्यामध्ये सहा सात जण आरामात त्या झाडाकडे आम्ही बसलो. जिथं पाऊस लागू शकत. एवढ मोठ् झाड होत ते. आणि आम्ही गेलो आणि प्रथम मग आम्ही ट्रेनिंगची सुरुवात केली मग ट्रेकिंगची सुरुवात केली मग ट्रेकिंग वगैरे करताना तुला बोललो की आम्ही मॅगी करून खाल्लो. वरून पाऊस पडत होता. मॅगीचे पॅकेट फोडले पाहण्यासाठी तिथं थोडं पाणी होतं म्हणजे आम्ही बॉटल्स पण नेलेल्या पण
पण एकदम असं तिथं हा प्युअर पाणी आणि अस. तिथलं कसं अ म्हणजे वरून झरा ला म्हणजे खालून झरा लागलेला वरून धबधबा. त्यामुं छान झाली अस. म्हणजे बारीक नदी जुळजुळ वाहत असेल ना ग.
हो हो. धबधबा पडत होता ऍक्च्युअली धबधब्याचं पाणी घेणं आम्हाला तिला गायडन्सनी का. सांगितलं. रा की तुम्ही धबधब्याचं पाणी. घेऊ नक त्यामध्ये एन्जॉय करा अस ब तुम्ही जे बॉटल्स आण ना आम्ही एक्स्ट्रा बटलगरेे आम्. कॅरी केलेलं तेवढं. तर आम्ही त्याच्यापासून मॅ घी बनवली. गरम म्हणजे असं गरम. गरम मॅग पावसामध्ये आम्ही असं सिप सिप घेततीललो त्यासाठी आम्ही ना म्हणजे आम्ही काय केलेलो की घरी घरूनच म्हणजे थर्स. सोबत कॉफी कॉम्बिनेशन आणि त्यात
वा काय काय कि आणि एकदम चर मध्ये म्हणजे सायलेंट मेडिटेशन झाल्यासारख आहे एकदम बेस्ट तुमची ट्रीप झाल्या
हो आणि हे निम्म्यात झाल्यानंतर हे निम्म्यात झाल्यानं तर त्यानंतर आम्ही पूर्ण पूर्ण वर गेलो सात डोंगर होत ते सात आणि त्यानंतर वर गेले वे वर गेलो आणि तुला बोल्लो की मी सकाळ च दृश्य होत ते दुःख पडल्यासारखं असं बोल्लो पण आम्ही आम्ही सात साडेसात ला निघलेलो आम्ही सात डोंगर कमीत कमी आम्हाला दीड तास तर लागला होता. साडे नऊ किंवा नऊच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो असेल समज चढून तर तिथं ते असं दृश्य दिसत होतं की पहाटेचं म्हणजे
वाव! अगं पहाटेचा आणि तो सूर्य नंतर उगवलेला, सन सनसेट झालेला म्हणतो कसलं भारी गं
लई छान वाटलं असं वाटलं की तिथून येऊच नये आणि तुला माहितेत का किंग केल्याम म्हणजे ट्रेकिंग केल्यामुळे असं नाही की पायच दुखतात गायडन्स वगैरे असतात व्यवस्थित सांगतात तेथे तेथील म्हणजे आम्हाला डोंगरावरच्या असलेल्या वेगवेगळ्या झाडांची प्रा प्राणी असतात प्राण्यां ची पक्ष्यांची सगळ्यांचे नाव ते गार्डनस आम्हाला सांगत होते आणि ज्यावेळी आम्ही वर लास्टला पोहोचलो हो हो हो ते प्र त्येकाच्या टीम साठी एक गायडन्स असतो आपल्याला त्यांचे काय असेल ते म्हणजे रक्कम आपण त्यांना देतो काही देखील म्हणजे ए बी सी डी काय पण असेल आपण त्यांना द्याला लागते म त्यानंतर ज्यावेळी आम्ही वर गेलो तर आम्हाला त्यांनी बोल्ले की डोळे बंद करा मांडी घाला जसं आपण मेडीटेश मेडिटेशन साठी बसतो तस आणि ते शांततापूर्वक पक्ष्यांचा किलबिलाट ते थोडे म्हणजे प्रा - - विचित्र म्हणजे अस नव्हत कि ते प्राणी म्हणजे अस मारणारे वैगेरे नव्हते थोडे म्हणजे - - त्या जंगलमध्ये राहणारे साईड ला वगैरे असं सगळ्या प्राण्यांचा आवाज मातीचा थोडा पाऊस पडलेला ना मी तुला सांगितलं मात - - मातिचा सुगंध - - ते गार वार ते धुक्याची म्हणजे अस धुक्याच्या - - आपल्याला आवडणारी म्हणजे असं - - गारवा हे सगळं आम्ही एकदम अनुभवलं.
अगं तू सांगतेस मला वाटतय की मला अस वाटतं की मी ति - - इथ आहे आणि मी तुमच्या सोबत एन्जॉय करते किती मस्त सुंदर अशी ट्रिप झाल्या तुमची शब्दात पण मी व्यक्त करू शकत नाही इतकी शान भावना आहे.
बसलेलो ना त्यावेळी आम्हाला सर म्हणजे पाच मिनिट झाल्यानंतर असं बले की पाच मिनिट तुमच्या लाईफ बद्दल विचार करा म्हणजे तुम्हाला काय करायचंय त्यावेळी अस कोणत्याही क म्हणजे त्यावेळी मला आय थिंक वाटतय. की मी जा - - जलमल्यापासून त्यावेळी एकदा असं माझ्या डो त्यात म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग आलेली नाही. आपण ज्यावेळी तिथ बसतो ना एकदम शांत त्या वेळी आपल्या पॉझिटिव्हटी आपल्या डोक्यात चालू होते. की आपल्याला फ्युचर म्हणजे तू बोललेलीस ना? हा. पास्टचा विचारच आपल्या डोक्यात येत नाही. फ्युचर आणि प्रेझेंट मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय कराय पाहिजे, आणि आपण ह्यापुढे कोणतीही म्हणजे पोझिशन हालचाल करू शकतो जिच्यामुळे आपलं चांगलं होईल हा सगळा विचार आपल्या डोक्यात शांततेपणे- - पुर्ण हो - - आणि एखादं आपण स्टेप्स म्हण तोना, की एखादी स्टेप आपण करतो स्किन त्यासाठी वगैरे पूर्ण स्टेप्स आपल्या डोक्यात तयार होतात आपल्याला फ्यु फ्युचर मध्ये म्हणजे प्रेझेंट पासून फ्युचरमध्ये काय काय करायचं आहे अगदी शांतपणेणे. तर ते म्हणजे असं आपला स्टेप येतात मग आपल्याला कळतं की आपण अजून काय केलं - - पाहिजे काय नाई तर ह्यामुळे म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी डोक्यात निर्माण होते आणि एकदम फ्रेशपणा ताजेपणा वाटतो डोक्यातला म्हणजे डोक्यातला जो थकवा असेल जे बॅड विचार असतील हॅबिट्स असतील आपल्या जे आपण वेळाने उठतो वगैरे ते सगळं त्या ठिकाणी आपल्या असं वाटत की नाही स झालंय. खूप अस फ्रेश वाटत हा आणि आपण आपल्याला जगण्याची एक वेगळीच कला निर्माण होते की आपण तिथं मला असं वाटते की ज्या माणसाच्या मनात सुसाईडची इच्छा आहे आता तू बघत्यास की जगात खूप ताणतणाव आहे थकवा आहे तर ते असं म्हणतात की लय दमलोय आणि मला आरामाची गरज आहे. तर आराम म्हणजे काय तर घरात बेड वर झो झोपणे किंवा रेस्ट करणे नाही तर फिराला जाणे आणि त्या
फिरायला ते म्हणजे आरामात शरीराला शरीराला शरीराला जसा आराम लागतोय तस मनालाही आराम लागतोय.
हो अगदी बरोबर आपण ज्यावेळी रेस्ट करतो ना बेडवरती मनाच्या आपल्या शरीराचा आराम ज्यावेळी आपण हा ज्यावेळी आपण म मनाचा आराम हा आणि तिथे गेल्यानंतर एक जगण्याची विविध
बरोबर बोललीस
हो हो अगदी बरोबर म्हणजे जगण्याची नवीन कला निर्माण होते आपल्याला काय करू या पुुढे काय करू आणि अस तुला जरी वाट असेल की मी दमलोय मला फिरायला ट्रिप काढायची आहे तुझ्या फ्रेंडसना पण सांग की त्या ठिकाणी जावा मी तुला लोकेशन तिथे गार्डन्स असतात व्यवस्थित रक्कम देखील एवढी नाहीये व्यवस्थितरित्या होत सगळ आनंद लुटता येतो आणि येताना तर आम्ही खूप मजा केली ट्रॅव्हल्स मध्ये तुला माहितीय अम फुल व्हॅल्यूमध्ये म्हणजे गाडीमध्ये ट्रॅव्हल्स मध्ये फुल व्हॅल्यू सोडून गाणी लावलेली आहे मेन म्हणजे सगळे डान्स करत होते तर सगळे आणि येताना हा आणि येताना आमच्या ड्रायव्हरनी गाडी पण थांबलेली पाऊस पडताना मी पावसात देखील भिजलो.
वॉव किती मस्त एन्जॉय आनंदी तुम्ही असं इतकं भारी ट्रिप प्लॅन केलाय आणि त्याच्याबरोबर सोबत तुम्ही काळजी घेतला म्हणजे आपली ट्रिप म्हणजे एकंदरीत काय तुम च नियोजन एकदम बेस्ट होत आणि तुम्ही त्या पद म्हणजे टाईम मध्ये जाऊन टाईम मध्ये आलात ते महत्त्वाचं च आणि एकदम सुरक्षित प्रवास झाला एन्जॉय झाला हे ही महत्वाचं तेवढंच आहे.
हो आणि मला आता तर असं वाटतंय की मी परत परत त्या ठिकाणी जावं आणि मला जा ज तितक्या वेळी मी तिथे गेले, तितक्या वळी म्हणजे मी दोनदा गेले, ना तितक्या वेळी मला नवीन नवीन काही तर करण्याची क्षमता माझ्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण हो होते आणि मी कधीच आज नंतर कधी असा विचार केला नाही. मी दमले. किंवा मला कंठाळ आलाय मी शांत बसते पाच मिनिटनी आणि त्या जागेचा विचार खूप छान आहे. तू पण जाऊन बघ तुझ्या फ्रेंड घेऊन जा छान वाटलं मला माझी टप तुझ्याबद्दल सांगित
तर तुला आम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुला कॉल करे
ओके ओके चालेल हा बाय हा